हॅलो! हॅलो हॅलो! हा आवाज येतो का?
हा हा आला आला आवाजला बोला काय करालसा.
अ काही नाही अंगणात शतपावली चालू आहे.
होय. लव लवकर. स्वयंपाक आता थोडास बनवलाय, अजून बनवायचं आहे.
काय विशेष मग, आज स्वयंपाकात.
स्वयंपाकात विशेष आज, अंडा करी बनवणार ये.
अरे वा वा वेरीगुड.
नव्हे लवकर शतपावली चालू आहे. एवढ्या लवकर काय म्हणजे काय जेवून काय. काय मला काय समजलं नाही. एवढ्या लवकर कसं काय.
नाही नाही काय झालं होतं. दु दुपारी बाहेर जेवल बाहेर जेवले ना, त्यामुळे थोडसं डायजेशन झालं नाही.
हा हा हा.
मग त्यामुळे थोडा शतपावली केल्यानंतर, रातीचं जेवण व्यवस्थित जेवता येईल.
हा हा शतपावली करायलासा म्हणजे, तुमच्याकडे वातावरण छान आहे वाढतं. म्हणजे आमच्या इथं तरी बारीक बारीक पाऊस. आमच्या इकडं पाऊसाच सगळं हे चालू हाय.
नाही इकड आभाळ आलेला आहे. पण पाऊस नाहीये. कंटिन्यू आता पाच वाजल्यापासून पाऊस थोडा कमी आहे.
हा होय.
बाकी स्वयंपाकात विशेष अंडाकरी. काय रेसिपी तुमची रेसिपी सांगा ना अंडाकरीची.
अंडा करीची होय. नाही आपलं असं म्हणजे काय असं स्पेशल ही काय नयी ये. पण आपण. नॉर्मलच की आपण मसाल्याचे वगैरे हेच्या मध्येच बनवणार. अस काय मला स्पेशल, हा खोबरे कांदा वगैरे.
हा हा हा हा.
वगैर असं हा मसाले करून ते.
अच्छा अच्छा कुठे राहताय तुम्ही.
मी इकडं कोल्हापूर मध्ये राहते.
हा हा हा हा. बाकी मग अजून.
अजून काय निवांत मग, तुमचं काय जेवणाचं काय.
मी माहेरी आलेली त्यामुळं स्वयंपाकाचं टेन्शन नाही आहे सध्या काय इथं.
हा अरे वा हा मग आता निवांत हायसा.
थोडं निवांत आहे. पंधरा दिवस आता.
होय मग मग सासर कोणीकडं तुमचं.
सासर पुणे.
पुणे हा छान असेल ना तिकडं असं.
हो या ना तुम्ही एकदा पुण्याला.
नक्की असं म्हणजे, पुण्यात आल्यानंतर मला असं. आवडण्यासारखं असं काय असणार आहे. का तिकडं बघायला.
आता माझ्या घराजवळ किल्ले आहेत. चांगले तिथ तिकोणा. किल्ला आहे तैलबैल किल्ला आहे. त्यानंतर मा च्या घराजवळ जवळच मुळशी डॅम आहे. खूप मोठा डॅम आहे तो.
होय.
हा तुम्हाला बोटिंग वगैरे, सगळं अव्हेलेबल आय.
बोटिंग बोटिंग म्हणल मला भिती वाटली खरं.
कारण बोटिंग त्याला आवडणार की ज्याला. पवा येते मला पवायलाच येत ना.
. तसं काही नाहीय तुम्ही बोटिंग एन्जॉय करू शकताय ते फक्त बसून तरी जायचय आ पल्या जॅकेट घालून हा.
बघून तरी एन्जॉय करू पण.
हा अनुभव घ्या अनुभव घटल्यानंतर तुम्हाला त्यातली मजा कळेल मग.
तेच की नाय किमान मी असं हा ब बसायचं नाही धाडस केलं तर बघायचं तरी.
हा निसर्ग सौंदर्य खूप छान आहे आमच्याकडे तामिनी घाट म्हणून आहे.
नंबर
सुंदर सुंदर प पर्वत रांगायेत आपल्या सह्याद्रीच्या खूप. मोठे डोंगर आहेत पहाडी आहे तुम्हाला ट्रेकिंग साठी खूप ठिकाण आहेत तिथे. त्यानंतर हाडशी म्हणून एक छोटसाच ठिकाण आहे त्या ठिकाणी तुम्हाला अ जसं की अम एकादशी श्रीकृष्णाची कथा आहे तर ती पुतळ्यांच्या माध्यमातून तुम्हाला सांगितली जाते.
बरं.
असतानं वेगवेगळ्या संतांन च्या त्या अ पुत त्र्यानं मा माध्यमातून आपल्याला त्यांच्या गोष्टी सांगितल्या जातात.
हां हां.
हाम
म तिथं सांगण्यासाठी म्हणजे असं म्हणजे कोण गाईड वगैरे असतात.
गाईडची गरज नाही गाईडची गरज नाही पडत तिथं ते पुतळे मूवएबल आहेत. ती मुवमेंट करतात त्यातून आपल्याला कळतं की बाबा आता लोहार आहे तर तो लोहार अ हात हलवत असतो त्याच्यावरून कळतं की लोहार काम कसं करतात.
हां.
हा ते पुतळे अशे मुवेबल आहेत.
हम्म छान इंटरेस्टिंग ऐकल्यानंतर असं वाटलं की नाही खरच जाऊ वावं.
नाही नक्की नक्की या तिथे पर हेड ब पर हेड काहीतरी एक हजार रुपये तिकीट आहे अ एका व्यक्तीसाठी पण एक हजार रुपये जर तुम्ही देताय तर ते अम्म पाहिल्यानंतर असं वाटल की बाबा हा आ पले ते वापरात आले पैसे. हा बघितल्यानंतर हा त्यानंतर साईड लाच एक गण गणपतीमंदिर आहे तुम्हाला दर्शनासाठी सुंदर वा तावरण थोडं छोटं थळं त्यात कमळाची फुलं वगैरे असं छान आहे ते मंदिर ते तिथे हळशीला लागूनच. म्युझियम सारखं बनवलं ते पण ते पुतळे मुवेबल आहेत आतमध्ये गेल्यानंतर एक गोष्ट तुम्ही बघताय जर संतांची गोष्ट तुम्ही बघताय तर त्या काळात गेल्यासार
हा म्हणजे अ एक प्रकारे आपल्याला पहिली आपली संस्कृती अशी पूर्णपणे दाखवु हे करून देतेत
आणि प्रत्येक वेकवेगळ्या अ गोष्ट थोड्या थोड्या अंतरावरती आहे त्यामुळे एका गोष्टीतून दुसऱ्या गोष्टीत तुम्ही गेले की तुम्ही त्यात विरीन होऊन जातय असं आहे हा खूप मोठ म्युझियम आहे तुम्ही एकदा नक्की त्याला भेट द्या.
नाही नाही नक्की नक्की मी म्हणजे पाहिला नाही. सोड मी कधी असं तो भाग किंवा गेले नाही. योग आला नाही मला.
नक्की नक्की नक्कीया हो तुमचे कुणी पाहुणे असतील. एखादी भाची वगैरे तिकडं दिली असेल तर तुम्ही नक्की येऊ शकता भेटायला त्यांना.
हा हा आहे आहे माझी भाची पण आहे तिकड दिलेली. आता मी नक्की विचार करीन जाण्याच तिकड.
हा खूप ठिकाण फिरण्यासारखे आहे तिथे.
पाछ्याड जाण्याचा विचार. विचार करीन आणि आता कॉन्टॅक्ट नंबर वगैरे तुझा भेटलाच मला मी तुलाही भेटीन दिले.
नक्की नक्की.
नाही खरच. आणि जे खरंच मला जर असं आणखी काय तुला मायच असलं तरी नक्की की मी तुला घेऊन फिरायला जाईन ते आहे ना आपली पण तेवढी आणखी ओळख होईल.
म्हणजे तुम्ही तिकड आल्यानंतर कमीत कमी आठ दिवसांचा वेळ घेऊन या आठ दिवस तुम्हाला जवळ जवळपास म्हणजे पन्नास किलोमीटर वरतीच फिरण्यासाठी खूप ठिकाणं आहेत.
बला मला माहिती नव्हतं की एवढं असेल तिथ. तर मला फक्त एवढंच माहित होतं की बाबा हा पुन्हा सगळं तिथं धावपळीचं जीवन एवढंच मला माहित होतं.
अजिबात नाही असं काही नाही पुना सिटी खूप निवांत आणि रिलॅक्स राहण्यासारखी सिटी आहे.
नाही जास्त असं दाखवण्यात येत ना कि बाबा हान नाही ते सगळे जॉब साठी जातात तिकड आणि फक्त धवपळीच असं म्हणजे असं म्हणजे मनात
करून घेणाऱ्यांसाठी कर करून घेणाऱ्यांसाठी धावपळत आहे तिथं. हा काम काही सगळीकडेच करायचं असतं आपल्याला. पण आपण जेवढं आप स्वतः करून घेईल तेवढं आहे ना आपल्याला म्हणजे समजा तुम्ही हे अरेटाइम दोन दोन जॉब करायला लागलं तर तुम्हालाधावपळ होणार असं.
हा हा ते पण आहेस खर. नाही म्हणजे असं माणसं म्हणतात ना पूर्वीचे आता लोक किंवा हा नाही गावाकडच ताज भाग हा असा शांत आणि अ शहर इ जीवन हे धावपळीच. असं बोलतात म्हून म्हट की आपल्या पण ते डक्यात किंवा हा नाही ती सिटी म्हणजे लई धगधगीची ‌.
असं का हा हा नाही बरोबर आहे त्या लोकांचा पण कारण गावाकडं सारखं. तर अ निवांत नाही पण राहण्यासाठी खूप सुंदर सगळं अ व्यवस्था जवळ तुम्हाला दवाखाने चांगले आहेत. सुख सुुविधा जवळ चांगलं शिक्षण पुण्याला अ शिक्षणाचं माहेर घर म्हंटलं जात.
फोन.
त्यानंतर तुम्ही माझ्या घरापासून एक वीस किलोमीटर वरती दगडू शेठ म्हणून गणपती आहेत नवसाचे गणपती येत खूप सुंदर मंदिर आहे ते पण हा.
कधीच ऐकून आहे मी मी.
तिथे जवळच तुम्हाला तुळशी बाग आहे वेगवेगळ्या प्रकारचे. हो तिथून जवळच तुम्हाला तुळशीबाग आहे तुम्हाला शॉपिंग साठी पण चांगलं मार्केट आहे म्हणजे लेडीज साठी वेगवेगळ्या ज्वेलरी म्हणजेच ऑल ओव्हर महाराष्ट्रातलं सगळ्या ज्वेलरी. तुम्हाला तर ते एकाच ठिकाणी भेटत.
एकाच ठिकाणी का नाही भेटणार हा आपल्यांना हा लेडीजचा. पहिला विषय म्हणजे, पहिला शॉपिंग. आणि नाय नाय खरंच. ते म्हणजे असं कोण लेडीज नाहीत. की ज्यांना शॉपिंग आवडत नाहीये, सगळ्यांना शॉपिंग आवडते.
खूप सुंदर आहे. तिकडं पुण्यात फिरण्यासारखं खूप आहे. त्यानंतर तुम्हाला एक, तुम्ही श्रीकृष्ण भक्त जर असलं तर तिथं. अ एक टेम्पल आहे. तिथं पण तुम्ही जाऊ शकता कात्रज मध्ये.
बर.
हा ते पण छान आहे. म्हणजे तिथं गेल्यानंत तर असं वाटेल. तुम्हाला आरे द्वारकेत आलो का आपण. एवढं सुंदर मंदिर ये ते, हो खूप सुंदर मंदिरे ये ते.
हा छानच मग. तर बघण्यासारखं ये. नक्की व्हिजिट करेन, कारण बघण्यासारख एवढं.
माझ्या घरापासून ते सगळेच. अ टेम्पलस ना वीस किलोमीटर तीस किलोमीटर अंतरावरती ये. जेणेकरून आपण, जाऊन येऊ शकतो. एक तासात आपण जाऊ शकतो एक तासात येऊ शकतो. तो आणि आपल्याला तिथे फिरण्यासाठी दोन तास. म्हणजे,
मग तू सगळे पाहिलं असशील ना खरं. असं किती भारी वाटत असेल, ना तुझ्या अस जवळच ये. नाही पण असंच तर छान वाटत असेल ना. आपल्या घराजवळ म्हणजे, एकेकाला असं बघता येत नाही, त्या गोष्टी आपल्या जवळ हायता. किती छान ना, ते वाटत असलं.
म्हणजे ह म्हणजे या गोष्टी मी माझ्या एखाद्या गोष्टीची. तेच गोष्टीसाठी ठेवलंय. जसं की,
ह.
जसं की एनवसरी आहे, तर ह्या एनवर श्री ला बाबा दगडूशेठला जायचं आहे. मग माझ्या बडेला एका एखाद्या श्रीकृष्णाच्या मंदिरात. जायाच ए या गोष्टी मी जर आवर्जून जात नाही. तर मी हे दिवस, तिकडच घालवते.
नव्हे खरंच छान मस्त वाटत असणार, मला तुझ्या. सांगण्यातुनच असं वाटतंय लागलय ना, खरंच एकदम बघण्यासारखं एकदम असं.
हो. किल्ल्यांची आवड असेल तर घराजवळच किल्ले आहेत. तीस तीस किलोमीटर वरती मला किल्ले आहेत. तिथं ट्रेकिंगस. सोप आहे. आणि तेथं गेल्यानंतर असं ऐतिहासिक गोष्टी अजून मनाला आनंद भेटतो.
हा नाही तसं छान मग. वाटायलाच पाहिजे. असं मस्त वाटतं ना असं त्या ट्रेकिंगला वगैरे गेल्यानंतर. आणि असं किल्ल्यावर वगैरे जाणं म्हणजे, हे तर एक जरा अंगात वेगळी ऊर्जा येते बघायचं आपण किल्ल्यावर. डोंगर वगैरे चढताना तसं पाहिजे.
कि बाबा आपल्या वयानुसार आपण करू शकत नाही. ट्रेकिंग किंवा काय आपण थांबत थांबत तरी जाऊ शक तो त्या तेवढ्या उंचीवरती. असंय हा, आणि जवळ आहे छोटे किल्ले. बघण्यासारखे आहेत. जे अवघड किल्ले आहेत ते आपण नाही करू शकत पण सोप पण सोपे किल्ले आपण हे करू शकतो हा. त्यानंतर जर तुम्ही तिकड खायचे पदार्थ म्हटले तर. तुम्ही कोल्हा कोल्हापूरच्या आता इकडचा आणि ती कडचा वडापाव यामध्ये खूप फरक आहे म्हणजे इकडे वडापाव मोठा अस तो थोडा ते बेसन लेयर जाड असतो किंवा आपल्याला ते ब्रेड सोबत देतात तर तिकडं अविन्यता असं आहे की ती आपल्याकडे पावभजीला पाव असतात ना त्याज्यासोबत आपल्याला तिकडे वडापाव देतात आणि तो पाव एकदम छो टा असतो वडा पाव एकदम छोटा असतो. त्याची कॉस्ट पण कमी असते दहा रुपये पंधरा रुपये ला वडापाव असतो. पण त्याची चव पण तिकडं तेवढीच वेगळी आहे.
हा म्हणजे टेस्ट मध्ये पण फरक पडणार की होय भाग हा लगेच भागा वागत आता कि नाही आता इकडं कसं कोल्हापूरची मिसळ वगैरे ही कसं उ कुठे पण जाया हा ते ही जी टेस्ट आहे ती तुला बाहेर कुठे भेटणारत नाही.
हो पूणा तसं खाण्यासारखे पदार्थ पण खूप आहेत. कारण पुण्यात सगळ्या भारतातून आलेले वेगवेगळे लोकं आहेत आणि प्रत्येकाला आपाआप आपली ही भाग बघयचा जसं तुम्ही कोल्हापूरच्या आता तुम्हाला स्पेशली कोल्हा पूरचे हॉटेल तिथं भेटणार हा जम्मूचे आहात तर तुम्हाला जम्मूचे स्पेशलिस्ट काय असेल ती ती हॉटेल भेटणार म्हणजे सगळ्या भारतातून लोकं तिथं आलेले आहेत त्यामुळं अ पुणे राहण्यासाठी जगा अ भारतातलं तरी सगळ्यात चांगलं शहर मानलं जातं.
कुणी कुणी नाराज होऊन ही आपल्या हे
हो हो बरोबर बरोबर म्हणजे पुणे सगळ्यांना सामावून घेत स्व तामध्ये
अ होय हे तेच मीय छानच व असं म्हणजे अम असं म्हणजे माहित ती अशी एवढी परफेक्ट नव्हती आतापर्यंत काय आणि म्हणजे होतं ते पण एवढं काय असेल असं वाटत नव्हतं. म्हणजे आता तुझ्या बला असं सांगण्यातून असं वाटलं की बाबा हा नाही बाबा छान खरंच आहे. आणि असं बघण्यासारखं खूप आहे.
आणि भक्ती मार्ग सोडून अजून तुम्हाला मेट्रोचा अनुभव तुम्ही घेऊ शकताय मेट्रो पुण्यात चांगली चाललीत.